हा बोल पाईस
आता जस्ट नाव चालयं बघ आता मराठा चौकात आहे. बांधकामवर चालोय
हम्म हम्म हम्म काय नाही घरात आहे.
हम्म दुकान काढतीस वाढतं बहुतेक
होय
तेच म्हणलं काय काय आणि काय नवीन
काय नाही काय नवीन नाही आहे.
आयुष्यात काय नवीन घडलेलं भिडलेलं काय,
काही नाही
ह आज काय बोलायच?
काय तर सुरू कर म्हणजे होत्यात दहा मिनिटं
काय लांबड लाव लांबड लांबड लावली पाहिजे. आपण काहीतरी हम् तु तुमच्यात हे तुमच्या समोर डॉक्टर माहिती आहे का डफळे
हम्म
माहित आहे नव्ह. डफळे डॉक्टर
होय
त्यांनी जागा घेतला माहिती काय? आईश्या त्यांच्या इथं
कुणाच्या इथं
सुतार सुतार
काय माहीत नाही तिथे पुढं दवाखाना गेलता नव्ह त्याचा, तच
होय तिथंच की तुमच्या घर बरोबर मध्ये तुमच्या घरा घरापासन हीकंडच तिकड जागा आहे तिकडं तिकड त्याचं घर आहे आता.
हम्म.
हम्म.
काय झालं तेज?
काय नाही भिकार चोट आहे माणूस ते.
का?
जागा घेतलाय आणि आमचं क कमिशन बुडवाय लागलाय.
कुठलं कमिशन?
जागेच आमच्याड असते ना. व्यवहारात आम्ही आम्ही दाखवली म्हणून जागा आमच्याड असणार ना ती.
हम्म हम्म.
मग त्यो म्हणाय लागला आम्ही ते सुतारां कंड खरेदी केली म्हणून सांगायला लागला बर ते एवढं माणूस आहे का नाही तो ते एवढं असं हे आहे का नाही मऊ आहे का नाही. जरा कमी मधला असल्यावाणी हाय ते.
मतलब?
मदल
काय बाबा तीच जागा आहे ना मग जे पुढं पुढं दवाखाना गेलाय तिथली?
ती नव ती ती न्हाव्याची जागा आहे. इकड तुम जं पप्पा चहा प्यायला जातात माहितीया काय शारुद्यांचा हॉटेल.
हम्म हम्म हम्.
बाजाराात दोन दुकानात यशर्ट्स
हा.
ती जागा.
हम्म हम् हम्.
ते बांधकाम चालूय बग आता ते डॉक्टर कायच बोलत नइ बायकोला पुुढे करतोय.
होय ते तेजी बायको बोलत्या लई.
बायको लै बाडबाड करत्या.
आमची मम्मी एखादा आम्ही जात नाही तिथं आता आधी जात होतो.
हा.
एकदा गेलती बग ती मम्मी बसलेली तिथच एक तास त्यांची बायको पण हुती मी बोलवायला गेलो शेवटी
होय. वाला वाल शाने वालवाल तर असं नाही खरं हिला व्यवहारातला काय माहित नसतय काय आणि उगचच पुढं तनतनत्या बई कारण की बाबान तनतनाल्या लागल्या फोनवरती मग बाबाने काय म्हणली सिंपल आमचा सोडा म्हणलीत तुम्ही जेंच ज्यांच्याकडून जागा घेतलाय कनी त्यांना घेऊन या ऑफिस व आपण बघूया आम्ही त्यांच्याड जाग अम्ही काय त्यांना घेऊन घेऊन येणार नाही म्हटला मला अरे हेजा काय अर्थ तुम्ही फेअर हायसा नव मग घ्या घ्या घ्या त्यांना बोलवून कोण सांगितल त्येनी पण सांगू देत सत्तर हजार रुपये हे होते आमच त्यात कमिशन हुतय आईचा दाना तेज्या माजरच्योट हे हे का आलय लाईट बिल आले लाईट बिल आत येत नाही त्यांना भिकारचोट कुठली
तुमचे आता दोन दोन घर होत्या तीत
दोन दोन नइ तीन तीन हुत्यात
तीन तीन
हा एक जुन
हम्म
एक रातेल
मग कशाला मग कशाला वेडत जास्त वस्तू वघेल त
काय वरडत असतोय
प्रॉपर्टी नियती
अता प्रॉफिट मदन नाव कमी लगेच हम् हम
हॅलो
हां बोल
ह मला वाटला आवाज गेला
नाय नाय त्या प्रॉपर्टीतन नाव आमच फादर ला ले लगेच कमी कराल्यात माझ
तू एकटाचयस तुज का कमी करतील
असच
तुला सख्ख काका तेन कोन नइत काय
सक्का काका हाय कि
हम्म हम्म हम्
सगळ्याणी वाटणी बसत्या दोन ठिकाणी जुन्या घर आणि ह्या घराचा वाटणी बसत्या काका तेनच यात काय बसत नइ हे आम चमच केेतले
आमचा हय ब हाय थोड आम्ही घ्याला पाहिजे आम्ही नवीन घेणार आता
जेनर
मी मी पैसे कमवायला सुरू केलेवर
मग तस तसं काय मी माजवायच का मला मी पण घेंते तर तुमचं एक एकच ए भास आहे का
आमचं आमचं जुन जुन घर पण हाय की
तुमचं त्या मशी त जवळ
होय
कशाला गेलतास
सोमस पारस तवागल त वाटता
तमच तमचं पार्सल
बरस बरस परस हा भारताचा काय तर होत असेल
होय बस छान
तिकडच झाले नव्ह.
व्हय व्हय सोम जन्मला तव आम्ही तिकडेच होतं, की रे हे पण होतं घर आम्ही राहायला तिकड होतो.
हा.
मी पाचवीला काहीतर असताना आलोय. आणि
हा हा हा एक बालू त्या घरात म खरं मला मा माहित आहे घर कुणा मानले काय ते तिथे घर.
काय,
बांधले काय घर ते.
बांधले म्हणजे.
नवीन बांधलाय काय तिथे घर.
नाही.
हाय तिथेच आहे काय.
हाय तेच आहे.
हम् बरर ठीक आहे ल झा गल्लीच जाय नाही. म्हणून म्हणलं विसर लो का काय नाही असा झाला विषय.
इथलं पण भाड्याने दिलय पण आई थोरलं पप्पा तेवढं राहत्यात.
हा काका
आजी आजोबा.
तेच ते तुमचे आजी आजोबा. हो त्यांना म आ हा
होय
तुमचं नाव फडतरे आहे, का फडतारे आहे.
पडतारे
तारे हाय काय ओके ओके
अरे परवा काय झाचालतय माझी बहीण आहे.
हम्म
एक पळून गेल्या ति ज्या सख्या काकांची पोरगी
हा
ति जी बारावी झाली आता
हम्म
तिचा बॉयफ्रेंड आहे.
हा.
ति जे अ म्हणजे लग्न करायच करून द्यायच म्हणून त्यांच्या घरातली लागल्यात.
हा.
त लग्न करं द्याच लग्न कं द्याच मग ती काय केेली, मधी सात आठ फोन केले पोरग्याला.
हा.
ते हात्रीच दोन ला आलं. हं
ह
म मार खाल्ली मार खाली दोग पन
हम्म
त्या पोरग्याला पण लई मारली ते पण सतरा वर्षाचच आहे ही पण सतरा वर्षाचीच आहे
मोठा कोण आहेच्या दोगाच्यात
प्रतीक्षा मोठी हाय
मग कस बॉयफ्रेंड हाय त्यो ते तझला लहान भाऊ झाला
कुछ भी आणी मग धृवती नृती येत मग त्यालाे काल आहेस म्हणत ना ते उत्तर ऐकायला पाहिजे काही वय घ्यायला आलंय म्ह
रात्री दोन ला
हा रात्रीच डोन ला
आता बा हिच्याक झालेली काय
अ जागी म्हणजे ती का पालतूपणा करतच असते ती पूर
नाही त्यांच आई आई बाबा विचारलाग
मम्मी पप्पा नाही खरं त्यांचं घर बार काय रे म ह उठली तर त बाकिची पण णार किला कळायला पाहिजे आमच्या घरात एक चालतय मी रूम मध बर बाहेर गेल कळणार पण नाही झोपली असली तर मम्मी पप्पा
हा
सगळी वाट लागलेली मग आता केस केली त्या पोरग्यावर
हो
मी म्हणलं खुळ्यागत वागल्यात सगळी
कॉलीटी हायत कि मग ती
कोण क्वालिटी आहे?
केस केलेली.
तीच केस केल्या आमच्यात
हेच कोण करतोय भा सतरा वर्षाचा पोरग आहे सोडून द्यायचं ना ज का आहे कड घलेलाे लई भारी दिसलीस
तस आहे त्यांना माहीत आता ते
पोरगी दिसाय वांड आहे काय लई
अ पोरग चांगलं दिसते
पोरगी एवढेकाय खास नाही का
हम
हम् बर ठीक आहे
पोरग चांगल दिसत बिनकामाची कामं कर ते
हम् मला वाटलं पोरग पोरगी केट विनट आहे का काय म्हण बाई बाबाांनी केस केली म्हणजे आता विचार केट विनसेट कोण
म्हणजे
नट माहिय काय
ह केट बिनसले का समजल टयटनिक वानी
टायटॅनिक वाणी बुटलेली
हम्म
ययेबट हार्ड माहिती आहे का
माहित्या नाव ऐकल भेटलो पण असेल
बघितली पण असतील तू जॉनडेप माहिती आहे का जॉन डेप
हा ते माहित आहे
कोण सांग
अ क कुठला पिक्चर होता तो समुद्रातला
पायरट्स ऑफ द करेबियन्स आणि ते ती बायको आक्वारमेंट पिक्चर बघितलं आहेस का
हा माहित
त्याच्यामध्ये ते आहे माहित आहे का लाल
हा माहीत आहे की त्याच्या मध्ये काय तर झालेलं
हा हा त्यांचा डिवोर्स झाला म्हणजे ते नवरा बायको होते जॉनी डे पानी केड कोणी आपली टेम्पर हार्ड म्हणजे मला दोन मिनिट हे ऐ नंतर भावाकड ऐकलं मी हे म्हटल हे कस दिसतय घिसाड तोंडाच लमाण्याचं आदिवाशाच आणि ते एंबरहार्ड कस दिसतीया म्हटल फॉरेनर ती गोरी पान हे हाय सड्यावाणी कसं काय जुळल म्हणल पैसा बोलते सबको बोलते म्हणायला लागलाय भाऊ माझा. जॉनडा पण वाण तस सोड उगंच काय जॉनडा त्याच्या प्राईम मध्ये शेवट सुरू होत सोड. जॉनडेपेक्षा व्हय जॉन डे पेक्षा मला म्हणजे अ ह्यातली असत्यात क नि प्राईम मध्ये हे असत्यात माहीत काय हिरो सगळी असत्यात बघ
हम्म
त्याच्यामध्ये सगळ्यात शाहरुख खानपेक्षा वांड टॉम क्रुझ हाय क नि.
हम्म
दबंग
हो टॉम क्रुज चांगले दिसल पण
साथ जा